बा बा बा बर्स ती ह्याला क्लिअर करायच ना?
एक मिनट राहत नाही काय
तुमच्याकडे फोनच देत नाही का? मग हे आता याला काय म्हणत्या? मोबाईल जोडा मग एखादा म व्हॉट्सअपला आल्यावर मग कस क रायला जाशाल मंग कसं कराल? फोन आलत ना, मग त्यांला त बोलले ना ते आमच्या बाईकडून नाई होणार म्हणे ते काम सर म्हणे हो का? ओके ओके. मग ठेवून द्याला म्हण समोरं होत चाल ठेवून द्यायला म्ह म्ह सर नाही म्हणे सर आमच्याकडून नाही होणार म्हणे माबाई माझ का म्ह आ मी बनव मी म्हणल त्याला डायरेक्ट म्हणलं, तुम्ही सर त्या बाईला फोन लावा म्हणल माझ्याकडून नाही होऊ शकत म्हणलं त्या बाईच काम. त्या बाई बी पहा म्हणलं तुम्ही मग जनावर असतोय नाही
पाले पाल. फोन त फोन ये ना
ते कार्य ग्रूप वरच राहतय ना ते फक्त? इकडल तिकडल नाही चालत ना ते लई चिंताय पण आपला गट शेवट पर्यंत चालायचा. मग काय ओ एवढा कुटाना- फक्त बायानी केलं पाहिजे हो, मी जेवढं सांगितल तेवढी प्रोसेस पूर्ण केली पाहिजे.
करेन ना कोणते कोणतेये? पाात ये तुम्ही ये का मी दोन नंदापट तीन मनाबाई चार सर्बाई पाच अशाबाई स वंदनबाई सात थड्या जागीच सात जणी झा लो आपण मंदाबाई आठहं, सुनीताबाई ती येते ती नऊ तिला तिन केलं तर बरचय नाहीतर तीला मी रद्द करणारये दुसरी बाई भरणारये, कारण कि तिचंय ना म्या सांगितलं तिला म्हणलं तिला की ततुम्ही पाला आणा म्हणलं कायचा घाणेरीचा ती म्हणे बाई कसा आणु? तू चाल मला सोबती म्हणजे मी सोबतीला जाऊ का आता? म्हणजे मी ते बी काम करायचं हे बी करायच माझा पाला आणला माझ मिरच सांगितलं असत तर डोळ्यात धाकायला लागला बिगला आता कायला? जायला मिरच्या इकत आणल्या आता इकत ना मग म मीा मग सांगा द मग याला पैसे कोणाला काय किलो आहे द्या तीस रुपये ना चाळीस रुपय अजद ऐंशी रुपये जा तेे पण
म्हणजे मी कनी मिरचच्या बी ये लसूण बी घेईल आ ता आं घानेरीचा पाला पण आणला आता, काय म्हणता याचा कनेरीचा मी किती किती किलो घेण्या दोन किलो मिर मी देऊन मग शीतापळी पाला म मी आण त काय? सकाळी जाईन अन घेऊन येईन, अ शीतापळ इकडे ह्या इकडे चव्हाणाचे जवळ वाचतत सकाळी घेऊन ये दघ लांब हं.
गोमतीर धरन मी संध्याकाळी सकाळी धरण काही जेवढ बनन तेवढ पाच लिटर तेलात-
ला हा.
मिरच्या घेते बाई मग मी आता माहया टाक्या बीये मग पोरीला बि लय काम नाय उरत हो नाआता सर दोन म्हणत्यात की एक म्हणत्यात कळन ना टाकी माझ्याकडं हाय बाई पण ती फुटकी आहे कशी फुटकीय ना
इथ कुठे? म्हणजे
पाणीच नाही टिकत त्याच्यात मग आपलं औषध कसं टीकल एवढं महागा मोलाच गुळ शेंगा भरलं असतं मी गोणी गाणीत दिली असती रुई औषधाला तरी चालती आ मग
नुसत महागाच पण त्याच औषध बनवुन राहीलो आपण
रुई झाली सारे चिगाट चिगटच पदार्थ हाय ना सगळे हम्म.
तेच ते त्यामध्ये
मग पुरी मागली काम राहत नावघा मी तिचेच भरोशश्यावर राहा म्हणलं होत म्हणलं जाईन मी बाई म्ह जाऊ दे.